हा बोला दहा सेकंड चालू झाले होते ना. आता जस्ट तुम्ही बोलले म्हणून लक्ष्याय लागेल ना. ते बोलण्यामध्येच लक्ष राहत नाही काय म समजत नाही ना. कसं असतं एवढं लांबून असून पण म्हणजे हे जमतं म्हणून त्याच्यासाठी त्यांनी केलं असेल हाटॅक सांगता ना.
हा नवीन नवीन मैत्रिणी ओळख करून घ्या.
हम्म असेल आय थिंक तसच बसू शकत ओळख करा एक मेकना ओळखा.
तुम्ही कोबी मंचुरियन घरी करताय का?
कोबी मंचुरियन एखाद्या वेळेस करते. पण मग सहसा नाही एखाद्या वेळेस केली तर करते.
आमच्यात ते विदाऊट आपलं हे असते ना गिरवी.
माझ्या फ्रेंडला म्हटलं. फ्रेंड आली ना माझी तर त्यांना म्हटलं तुमचे टास्कस मिस करते असू द्या. माझे टास्कस असे पण होल्ड केलेले. मी दहा मिनिटं फोन बोलली आणि बाजूला फोन ठेवून दिलेत.
अरे! हाहाहा.
म्हटलं आता तुमचे टॅक्स मिस करून देते आता दोन तीन आणि असं त्यांनी जर केला एखादा कॉलिंग वगैरे चालेल का तसं की नको तसं. चालेल ना हा एखादा दोन त्यांना करायला लावून तेलासा त्यांना फक्त काही रेकॉर्डशी पाहिजेले ना.
अ रेकॉर्डिंग बहुतेक मला वाटत ते तीसच होती काय रेकॉर्डिंग कारण मला पण मा काल परवा दिवशी आला टास्क तेवढाच. पिस्सा.
तीसच आहेत तीसच आहेत.
तीसच आहे का अच्छा मग त्यातले पंधराच दाखवत आहेत. चेकिंग ला आणि पंधरा दाखवतच नाहीये.
नाही नाही तीस आहेत तुमच्या ते रेंजमुळे हे झाल ना.
हम् काय माहिती नाही माझे रेकॉर्डिंगचे झाले तीस कंटिन्यू खरं ते पंधरा चेकिंग ला पडलेत पंधरा पडलेच नाहीत
रेकॉर्डिंगचे पहिले आहेत का आपलं ते असं लेक्चर सारखं धड्यासारखं हे.
हा हा तेच की पॅरेग्राफ पॅरेग्राफ, हा तेच की, तीस आहे का हा. अच्छा माझं ते झालेत म तीस, अच्छा.
तुमचे किती झाले पंधरा का ते?
माझे तीच झालेत पण कस झालेय पंधरा चेकिंग ला पडलेत आणि पंधरा दिस दिसतच नाईये म्हणजे असं ग्रीन दिसते ऑरेंज दिसत नाहीये. मग ते चेक झालेले आहेत की नाही काय माहित नाही एवढं.
हा माझे झालेत पण काय माहिती चेक झाले कि नाही मला पण नाही सांगता येणार म ते.
तीच तर दाखवते म्हणजे पुढे एक टास्क ते येतच नाहीय तीसच आहेत ती.
ते पण तीस आहे कॉलिंगचे तीस आहेत. आणि हे बाकी जास्त येते मग किती पण अनलिमिटेड. रिपेर करतोय ना आपण ते, बण्याचे हे आपलेच आपण जे बोलतोय ना तेच तिथे पकडलं जातय.
होय.
तेच घता येतंय, काहीच बोलन
तरी तुमचं बाळ झोपलेय भरपूर वेळ. माझी मुलगी झोपतच नव्हती, वर्षभर तिन त्रास तिला झोपलीच नाही आणि वर्षानंतर मग ती दुपारी झोपायला लागली तीन तीन चार चार तास.
याचं पण तेच झालंय मग वर्षभर झोपला नाही आता एक दोन महिन्यापासून व्यवस्थित झालाय.
होय झोप पाहिजे तिला नाही झोपच नव्हती. पंधरा मिनट पाच मिनट. तेवढंच, खरं रात्री झोपायची ती रात्रभर म्हणजे असं रडत वगैरे नव्हती.
मग याच रात्र भर टेन्शन असायचा, दुध प्यायला पण किती एक तासात, दीड तासात म्हणजे रात्रभर मला खूप त्रास होता याचा. पण आता काय नाही म्हणजे आता असं सगळ सोडण्यावरच डॉक्टरने सांगितलं सोडून द्यायचं. आणि तो स्वतः पण नाही घेत त्याला दिवसभर काही आठवण पण येत नाही दुधाची असं पेसट वगैरे जेवण करतो काही ना काही भात खिचडी असंच, दिवसभर काही ना काही पण दूध नाही.
फिडिंग करायचच, कारण तसं आपल्या शरीरातलं तेवढं त्याला हे होतय.
हम्म नाही त्याला फक्त रात्री लागत बस रात्री, रात्री एक दोन वेळेस आठवन येईल. बस तेवढं घेतो झोपतो बस बाकी असं दिवसभर आठवून येणार पण नाही येणार पण नाही तो माझ्याकडे. त्या त्याच्या खेळतो, हा जेवणा त्याला भूक लागली येतो आणि पेस्ट वगैरे काय असेल खिचडी वगैरे खाऊ घातली, बस दिवस भर आणि स्वतः त्याला त्याच आहे ना झाला तेव्हा हाय ना अ दोनशे ग्रॅमहून पण कमी होतं त्याचं वेट, खूप वेट होत मी म्हणजे कमीत कमी वीस एक दिवस आधी झालेली ए त्याच्या वेळेस
हो.
खूप वेस वेट त्याचा खूप लॉस होत. तर त्यामुळे ना तो खूप वीक पणए, म्हणजे असं बारीकच दिसतो, आता झाला व्यवस्थित मग डॉक्टर बोलले त्याला आता तो सहा महिन्यानंतर आता, तर तो म्हणजे खाण्यासारखा झालाय तर दूध कसं हाय? दूधकडे एवढं आता लक्ष द्यायचं नाही तर जेवढ बाहेरच खाता येईल ना, तेवढ खायचं म्हणजे त्याच वेट होईल, हा पहिलच त्याच वेट राहिल तेला अस काही राहिलं नसतं, म्हणजे काही वाटलं नसतं असं, तो एकदम वीक असल्याने
बाळ छोट असेल ना, कि नंतर कसं होतय? वेट वाढतय त्याच व्यवस्थित आणि आधी जर गब्बू गब्बू बाळ असेल, ना नंतर कमी होत जात. आता माझी मुलगी चार किलोची होती, जनमली त्यावेेळेस
हा ना, आता बारीक झाली असेल
आता पूर्ण बारीक म्हणजे आता, फक्त तिचं दहा किलो वजन हाय. आता चार वर्षाची आहे. ती चौथं वर्ष चालू हाय, म तिज वजन वाढवा म्हणतेत सगळे, खरं वाढतच नाही ती खातच नाही, आता व्यवस्थित आधी छोटी होती, तेव्हा फिडिंग वर होती दोन वर्ष तरी आणि वरच आता खाते, पण ती नाही म्हणजे अंगवळणच तिज तसं हाय बारीक
हम्म तुम्ही पण बारीकच असणार आहे तिथ म्हणून
आधी आधी बारीक होते हा मी मिस्टर तर अजून पण बारीकच हाय, आता माझं जरा सीझरिंग झाल्यामुळे तब्येत वाढले. पण आधी दोघे पण आम्ही बारीकच होतो. हो हो सिजरच आता कुठं नॉर्मल करतात? ओ कुठले डॉक्टर?
नाही करत
नाहीच कुठेतरी गावात गावातले असतात. ते डॉक्टर करतात, शहरातले तर नाहीच
वेट होऊनच जात, आता माझं सुद्धा वेट झालं नंतर पहिले खूप बारीक होती मी, खूप म्हणजे डिफरंट बघितला ना, पहिल्या आणि आत्ताच्या फोटोमध्ये खूप हाए आणि मिस्टर आहेत बारीक, पण आता काय करणार? आता झालंय आंगा
आता एक झालंय म्हन आता काय करू? माझ पण वजन आता, ॲक्च्युली परवा आम्ही बघितले. अडुसष्ट वजन होतं. आता कुठं? कमी कमी होत, पासष्ट वर आलय. हो हो मुलगीच हाय हां. व्हय आता नाही बा लवकर चान्स घेत, ही मुलगी एवढी मला दिवसभर पिळ
कमीत कमी तिला अजून दोन वर्षाच होवू द्यायचं, पाच, सहा वर्षाचं म्हणजे तिचं डिस्टन्स ठेवायचांच खूप त्रास असतो. तो आपण म्हणतो, की कमी डिस्टन्स म्हणजे पटकन होऊन जायला पाहिजेल, मोकळं व्हायला पाहिजेल पण तसं नाही, आपल्याकडून पण हँडल व्हायला पाहिजेल.
नाही तिला पण तेवढं, जरा लळा लागाय पाहिजे ना. तिला समजायला पाहिजे स्वतः स्वतःचं तस मुलगी खूप हे आहे म्हणजे चतुर हे बोलते एवढी कणी मोठ माणसांसारखं बोलते.
मोठा पाऊस पडत होता, मग मी भांडी घासताना तसच ठेवले आणि आत आले. तर मला म्हणते तू भांडी का बाहेर? ठेवल्यात जा. ऊठ भांडी घास जा ती, जा उठ म्हणतेय मग मी सासूबाईना म्हटलं, बघा आई म्हटलं तुमचीच बरोबर झाल्या म्हटलं, ही सासू झालीया बघा, माझी म्हटलं लई बोलते ती, लई म्हणजे लई खूप
शाळा दहा ला उघडते ऍक्च्युली कसं अंगणवाडीतच बसते शेजारीच आहे अंगणवाडी. घरा शेजारी अ अकराला उ प उघडते ती शाळा खरं दहा वाजल्यापासून ती शाळेच्या फेऱ्या मारत असते. अजून नाही उघडली, अजून नाही उघडली, मॅडम का आली नाही? फोन लाव की मॅडमांना. चालूच असतंय तिच आवडते तिला लई
पहिला बसायला त्रास दिला असेल सुरुवातीला?
पहिला खूप रडायची पळून येत होती घरी. जवळ आहे असल्यामुळं घर.
आमचं तर असं आहे ना आता फक्त आमच्या माझ्या फॅमिलीत हे आणि मी आणि सासू - सासरे आमचे एवढेच जण आहेत आम्ही फॅमिलीत. म्हणजे याचा एवढा प्रॉब्लेम आहे ना, एखादा न्यू मेंबर पण आला ना घरा त किंवा पाहुणे आले किंवा आपण कोणाकडे गेलो म्हणजे एक सेकंद सुद्धा राहत नाही तो. कोणाकडे आणि त्याला कोणी आलेलं सुद्धा चालत नाही खूप अजून सुद्धा खूप त्रास देतो. किंवा मी माझ्या आईकडे गेली म्हणजे राहतच नाही.
म जास्त फॅमिली असते ना म्हणजे कार्यक्रम वगैरे म्हणा तिथं जायला घेऊन जायचं आपण
अवो तुम्हाला सांगू रोज संध्याकाळी आमचं कसं फ्लॅटचं घर आहे ना. तर मग खाली रोज माझ्या सासूबाई त्याला दोन टाईम नेतात बायान वगैरे मध्ये, बसायला वगैरे. त्याला म्हणजे सवयच लागत नाही ती अजून पण आणि आम्ही असं काही नाही आमचं चालूच असतं. कुठे येणं- जाणं आम्ही कुठे टाळतच नाही. कुठे असतो येण जाणं चालू असतं पण तो म्हणजे होतच नाही अजूनही सेट होत नाही, लई टेन्शन येतं त्या गोष्टीच
हम्म
आणि दुसरीकडे आपल्यासारख्याला त्रास देतो ना मग
होय होय माझ्या मुलगीच कस झालंय की, अ आम्ही दोन वर्ष दुर्वा वर्षाची झाली ना त्यावेेळेस आम्ही एकत्रच होतो. दोघं म्हणजे दीर जाऊ वगैरे सगळी जॉईंट फॅमिली होती आमची पण आम्ही नवीन घर बांधल्यामुळे त्यांनी तिकड शिफ्ट केलेत नवीन घरी आणि आम्ही जुन्या घरीच राहिलो का तर इकडं जॉब वगैरे इथंच आहे जवळ आहे त्यामुळं मग आमचं न्यू घर काय झालं रेंट रेंट न दिलं त्यामुळं हिला कस पाच महिन्याचा असताना तिला समजत होत थोडंफार असं दिसत होत म्हणजे कळत होतं ना आपल्या जवळ माणसं कोण आहेत किती आहेत काय आहेत मग ते जावच्या मुलग्याला मुलगा असल्यामुळे त्याची जरा ओढ होती हिला मग त ही खूप म्हणजे वर्षभर मला खूप म्हणजे काय आजार आहे तिच दहा पंधरा दिवसांनी आजारीच पडणार लय त्रास झाला त्यावेळीस मा आता हिला कस ते लागत्यातच माणसं जवळ पाच सहा जणी असल्यामुळे ते डोळ्यासमोरून गेले ना तिला सवय झाल्या आता गेला तरी तो भाऊ आता येतो असं सहसा
चार जण येऊन जातो ना आम्ही तो तो दुसरी कोणाकडे जात नाही, अजिबात आवडतचं नाही, कोणी आला तरी चालत नाही. हुह्ह्हं असं झालंय.
पण बाहेर गेले तरी मम्माच लागते तिला मम्मा शिवाय रहातच नाही. अजून सुद्धा आता चौथं साडेचार वर्ष होत आले तरी पण नाही मम्मा पाहिजेच. उठली की पहिला मम्माच पाहिजे घ्यायला तिला कुणाकडे जात नाही. असं असं म्हणजे लळा लागल्यामुळे कसं होते बाहेर आपल्याला पण पडायला लय त्रास होत होेतय. आता मी बघायलाय जॉब खरं मला खूप असं हे व्हायलय आहे तिला सोडून जायचं.
थांबाआ कॉल कट करते रिटर्न करते.
अच्छा!